काय म्हणत
काय तो बेत आणि भात आता पी. पिलू तेच म्हणलं झोपलं तोवरत बघून आले. नाही नाही आम्हाला वाटलं त्याचा आवाज आहे होय झोपलाय
झोपलाय काय
हा हा सल्यानो पडकन लक्षात नाही कोणाचा आवाज आहे वर एका बाळाचा आवाज होता मी आणि आज उठून बघून आले झोपूया म्हणलं राहूदे मग बोलू आणि निवांत आणि परत लागल कामला की लागल.
हा हा ह आणि हे. जावईबापूंच कस चाललंय
बापरे हम गेले जावईबापू हो गेले ऑफिसला जातात सकाळी लवकर म जाता जाताच आणि हिला सोडतात.
हां.
आणि तिला सोडून मग जातो ऑफिसला पुढं. म संध्याकाळी जरा वेळ होतोय यायला.
अम्म म दादा ताई इथं आहेत की तिकडे आलेत?
इकडं नाही त्यांनी तिकडच आहेत नाही नाही तिकडच आहे. पहिल्या ह्याच्या वेळेला आले होते आता नाही आले. रूटीन.
हम्म.
पण आहे आता बघायचं तिजं पण येतंय आता ऑगस्टला. ऑगस्ट, सप्टेंबर ला. म त्यामुळं तिथंच थांबलेत होते की आता तीन जण कराय च व आई म पण होती वगैरे. तिथं राहायला थोडे दिवस म्हणजे, इथं आली क नाय आली ते मग आम्ही येतानाच माझ्यासोबत आली इथंच होती ती दोन-तीन महिने. होय? होणार नाही हो इथं बाकी मी काय केलेलं सगळ्याला लावलेलं बाई. पण तरी पण शेव टी बाळंतीणीसोबत एक जण अखंड लागतयच की. बाळाला म्हणा हिला म्हणा. त्यामुळं मग ती आता काय नाही आली मग आणि आता हा पण झाला मोठे त्यामुळं चालतंय म्हणलीत. त्या अजून काय लाग तर बोलोवं म्हणली गाडीला बसली की येतय चार तासात.
होय क्या?
ह त्यांचं, त्यांचं पण एक रूप ती नाहीत कि वो.
होय आणि खर ऍरो पीन विक्स्टल की परत चिडचिडपणा होतोय.
ते आणि कस त्यांच, त्यांच आपलं मोकळं राहिलं कि वेगळं पडतय.
होय ते सवय झालेली असं
हा तू वेळेला राहिली गेली खूप मोठ गोष्ट झाली ती.
होय, होय.
त्या आहेत खर त्यांना तस थोड थकलेल्या आहेत. विशेष त्यांना नाही होत. होय क नई. त्यामुळे लागत तर होतच, तेव्हा रायली म्हणलं. आता रा लागलं तर काय सांगते तुला, म्हणत होती येऊ दे ग सोबत. आणि मेन तीच वॅक्सिन वगैरे पण झाली सगळे.
झाले ना, बर होय नाही तर लई त्रास होतोय अहो मुलांना.
मग तेच काय होते उठायला होतय पोर किरकिर करायला लागले की पटकन लक्षात येत नाही. मग एक तिकडूनच ते ऊन आलेली एक आणि एक इथं आज आलो आणि उद्या एक होता. पण ते शेवट च काही विशेष दमवलं नाही. म्हणलं बरं झालं नाही. तर मला तीच काळजी. हा रडायला लागल तर काय करायचं?
रडायला लागला म्हण जे मग ऐकणार नाही. मग परत काय सुचत नाही. काय करायचं.
हे क नाही त्याज्याचमध्ये दुसऱ्याचं अस त्या आणि तिसरंच काहीतर त्यापेक्षा ते कोणा कोणाला बघाय चं असं होतंय.
अम्म होय की.
दिवस पण मस्त आरामात मजेत जात असेल घरात
होय अगदी म्हणजे ते तो असं काही तर म
नाही नाही.
नाही दमवून असं शांत आहे. खाऊ खायला प्यायला वेळेत घातलं ना की झोपणार त्याचा तोच खेळणार.
हां.
मग माझी जरा शेतातली कामं होती
हां हां हां.
ली. शेंगा घातल्यात भुईमूगाच्या होय गेल्या वर्षी यायचं की सगळेजण काढायला.
खरंच की शे तात एक मजाच वेगळी येते.
अ होय अहो गेल्यावेळेस ना चार पोती शेंगा झालेल्या तिथे पर काकांनी काय कराव?
काय केले?
ते आता पाऊस पडत होता मग पावसात भिजून खराब होत्यात म्हणून खाली पत्र्यात वाळू घातलेल्या ते टायर बघाय बघायला जे येईल ना ते विचारायचं शेंगा अरे एवढ्या कुठनं आणलाय? ते मी काय म्हणायचे शेतात म चार द्या की मी अर्धा पाऊण
आम्ही चुकलो आम्ही घ्यायला पाहिजे होतो की टायर बघायला. हम्म.
तेवढ्या शेंगा वाटल्या
वा वा वा वा वा काका म्हणजे काय काय विचारायचं नाही बाबा
अहो तेवढ्या शेंगा वाटल्या मी ह्यांना म्हण टलं म्हटलं बी आपण पुढच्या वर्षी शेतात घालणार आहे एवढ्या तर शिल्लक ठेवा म्हणलं तर तुम्हाला सांगतो त्यातलं बी एक पोतं बर ठेवलेलं त्यातलं पण अर्ध पोत वाटून सोडलं.
अगं बाई
अक्षरशः सांगतोय शेंगदाने आम्ही विकत आणून खातोय.
अय मी म्हणलं कसलं भारी शेंगदाणे घरचे झाले म्हटलं, मी म्हणणार होते पुढच्या वर्षी आले तर मला आधी सांगा घरच्या शेंगा छान मिळतील मी काकांपासन काकांना जरी सांगाय ला पाहिजे काका आम्ही येतो आमच्या नावचे थोडे ठेवा म्हणून
असं झालं दिदी सगळ्यांना ह्यांनी शेंगा वाट मी म्हटलं वाटू देत प म्हणजे आम्हाला पण एवढ्या वर्षातून पहिल्यान टाईम शेती करायला गेलंतर किती सात-आठ गुंठ्यात तेवढं चार-पाच पोती शेंगा झाल्या असा आनंदच होता. हम्म मग म्हटलं काय वाटायचं ते वाटा म्हटलं.
समाधान नाही काकांचं तसं हात फार हे आहे. सढळ आहेत काका उगीच काय
होय अहो आणि तुम्हाला सांगतो आत्ता म्हणून मी डबल घातले दिदी शेंगा जवळ जवळ पंधरा चौ हम्म चौदा पंधरा गुंठे शेंगा केलेत तिथून मग ते काळं वरणा, काळा फुलग
हां.
चवळी हे असं घात तलं मग.
बरोबर आहे मग बरं आहे.
ते वाडले तर चार पोती शिल्लक राहू देत.
शिल्लक राहू दे, आणि तुम्हाला एवढं काय करायचे चार म्हणती मला पण धरा त्यात तुमच्यात.
होय की आहों म ते तेच की तुम्हाना बाकीच्याना वाटून चार पोती राहिलेलं तुम्हाना, दिदींना, सांगली चार परत हिकड गौरीची इकड, हे सगळ्यांना जरा जरा द्याय
द्यायचं. हा मग काय. कधी आणि कुठल्या पिरेड ला आता हे निघतात
आता बघा आता पाच हा पाच तारखेला केलीय म बरोब बर नव्वद दिवसाने निघतात.
हां, भारी आहे की वो.
शेंगा.
बर भारी की म म त्यानंतर परत दुसरं काय हे करता मग?
हा शाळू घालते, किंवा हरभर, हरभर बी नव्वद किलो झालेलं. ते म्हणलं खाली वाळू घालत नाही मी वरच घेऊन जात
सगळंच देऊन देऊन काय करताय काय सांगता चांगलंच की. कारण तुम्ही अलीकडच म्हणजे एवढं म्हणजे शेतात म्हणजे इतकं मी नाही ऐकलं ना? अलीकडच करायला नाही ना हां का मी होते मी अस नाही म्हणजे आहे माहितीय पण असं गेलेलं किंवा असं कधी आपल्या बोलण्यात नव्हतं ना आलं.
ते काय झालं म्हणजे मुलं अजून लहान परत त्यांचं शिक्षण मग इथं घरात सगळं बघायच मी शेताकडे जाऊन कधी करणार असं व्हायचं ना. आणि मग आता कस मोकळी झाली हो मी मग आता करायचं काय? आता मुलांचे लग्न झाले, शिक्षण झालं, सगळं आवरलं आता करायचं काय मोकळा वेळेत काय तर डोक्यात शिरण्यापेक्षा आपलं ते करा करून ते बघायच.
ह मग काय चांगलच मग रिस्पॉन्स शेती ना पण चांगला रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला.
होय होय पण इथून ना मी जायचं झालं ना आठ आठ दिवस भांगलनी वर चालतात, दिदी साडे चहाला मी घर सोडत
बघा
सकाळी साडेसहाला जायचं शेतात सात वाजता आपलं बायकांबरोबर
हा हा
मग एकला सुट्टी होते दुपारी जेवणाच बिवणाच असं एकदम भारी वाटते
त्यात काय वाद नाही शेतासारखं सुखच नाही अस
होय आता तर एवढ्या छान शेंग आल्यात पण आता हे काय पाऊस एक काल जाऊन थोडंसं व टिबकन पाणी सोडून आलोय
हां, हां.
दोन दिवसात पाऊस जरा व्हायला पाहिजे.
आं हां.
नाही तर मग रविवारी सोमवारी आणि
पाणी सोडून यायला पाहिजे. ते पण बघायला पाहिजे किं, मॅनेजमेंट तेज पाण्याच म्हणा काय करलाग. जे काय असल ते, वेळेला सगळं हां. ते पण लक्ष देणं ग फार मो म्हणजे खायला छान वाटते खराय खरं करताना ते जाणवतंय बाबा किती व्यापाच गोष्ट आहे.
होय पण नाही दीदी एवढं भारी वाट लं ना मला की मी न कुणाचा हातभार हे करता मी एवढं करू शकते असं वाट ते.
ते ते काय त्याचं त्याजी मोठी जिवंत भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही किती काय करताय त्यात काय वाद नाही. नाही नाही खरंच
होय.
तेवढं तर चला चांगलाय म्हणजे तुम्हाला काय थंड बसायला नको काम पाहिजे शरीराला होय
तेवढी झालती जवळ जवळ ऐंशी किलो वजन झालतं दिदी.
हां?
हो म्हणून तर मग म्हणलं जाऊदेच म्हणलं. आता आहेत तसं मी पुढं मागं राहिले सगळं कर
करते ती पण चांगली. ती पण चांगली आहे बरं का? म्हणजे मी एक दोनदा भेटली पण छान आहे.
छान आहे. सगळं करते म्हणजे सुना असाव्या तर अशा म्ह
नाही नाही नाही, खरंच खरचं, कारण तसं आम्ही नुक तच लग्न तिझं झालेलं आलेलो. खरं असं हे नव्ह ते बाबा की असं कोण आले तर चेहऱ्यावर असा वैताग नव्हता. मला इतकं छान वाट लं. होय क नाही?
निवांत निवांत असत्या आणि म्हणजे काम तसं लोड पडलं तरिबी चिडचिड करत नाही. आहे शां तपणे असं करत्या.
बरं चांगलं आहे. ते तेवढं सगळं झालं तर पुढचं सगळं छान आहे निवांत आहे मग बरं वाटतंय. व्यवस्थित आहे सगळं.
होय म्हणून तर मग मी फ्री
नाही. बरोबर काकून हां बरोबर आहे, बरोबर आहे ते नाहीतर हे पण ते पण नाही होत. इकडचं पण करा तिकडचं पण जरा
दगधग होते आणि तसल्यात गाडी एक शिकलीय, येते म्हणून बरं आहे.
गाडी शिकला?
होय ऍक्टिवा शिकले, फोर व्हीलर शिकले दिदी.
ता अरे वा! भारी की ओ
ताला काय गाडीच
मी तेच म्हणणार तुम्ही अर्धा तासात जाते म्हणता खरं कसं काय पोहोचता? हे मी म्हणणार होते पण म्हटले एखादं वेळ आता काय अ गाडी आहे सोडायला जात असतील किंवा काय मग तर काय विचारायचंच नाही.
म्हणून तर मग हे शेतीचं मनावर घेतलं मी.
बघा भारी की ओ. बघा म्हणजे तुमच्या आमच्या पिढीनं घेण्यासारखं काम आहे बाबा. नाहीतरी एवढं हे करू का नको? सवरू का नको?
घरात बसून काय कराय म्हणून मी म्हटलं आपलं आणि आता कसं हे तळ्याचं काम पण होत नाही ना म्हणून मग म्हटलं आता बघा हे तुमचं तुम्ही मला ते आणि हे काय होईल ते आपलं करत बसायचं
यचं नाही बरोबर आहे बरंय गं चांगलंय की मग बाबा. काय म्हणायचं माझी एक मैत्रिण आहे असं तिची आई पण आम्ही सारखं भांडतोय. तुम्ही आमच्या जणरेशन ला पाहिजे होता. आमच्या जनरेशन ला आज इतक तुमच्याकड क्रिएटिव्हिटी आहे तुमच्याकड तसं एक करायच इच्छा आहे. आणि करता पण
हम्म
कालच रात्रि असंच आम्ही बोलत होतो तेव्हा विषय झाला त्या पण इतकं ना इतकं ऍक्टिव्ह असतात. कश्यात पण मागं नाही हे तर हा चला करूया ते असं म्हणजे फार सुंदर
हम
म्हणजे आम्याना असं वाटत की त्यांच्या पुुढं आपण थकलेलं दिसतोय.